अर्चना ताईने आणि नंबर कुणाचा नाही दिला.
अ, नाही-नाही तुमचा आणि त्या अजून त्या दो तुमच्या दोघींचाच आहे माझ्याकडं. अजून त्या शोधायं लागल्यात, म्हणजे खूप जणांच कम झालं ना, सगळ्यांच तसच झालंय. सत्तावीस कंप्लीट झालं की पुढचे कॉलच लागेना. आणि करायला लागलत ना सगळेजण? आपणच माग आहे.
आपणच मागा, मी पण काय झालं. पहिल्या दिवशी म्हणजे मला असाईन झाला कधी थर्सडेला. विचारलं मग कसं दोन तीन जणनी जरा अस हेच केल. म्हणल राहूदे म्हणलं कुणाला कन्व्हेयन्स करत बसायचं. मिस्टर माझे ह सायला लागले. म्हणले काय तरीच उगाच करत बसलेस. मी आपलं घरी बसून तेवढंच काहीतरी होते. वेळ पण असेल तेव्हा करता येते ना. म ते बोलायला लागले सोड कसं बोलायचं ना कुणाशी. असं. होय मी पण जरा
ह लेडीज पण आहेत. पण एकी जण नाही रुडली बोलतात. तुम्हाला अजून आले नसेल एक्सपिरिय्स. मला आलाय परवा.
होय.
ताई बोलायचं ओ आम्हाला. कामात आहे मी. मी म्हणलं संध्याकाळी कॉल करू का? नाही हो वेळ नसतोय. ओके असं. त्यानंतर म नाहीच मी. अर्चना ताईशी तेथवढंच बोले. परत पप्यांचा आलेला मला कॉल. मलाच वेळ नव्हता.
हम्म हम्म.
त्या फ्री असतील आज. संडे आहे ना.
होय.
हम्म. उद्या त्या पण कामात असत दिवसभर म्हणल्या. म्हणी सात नंतर फ्री असते कधीही लावा मला. बोल्या मला.
होय.
तुमच्या मम्मी सोबत झाले असतील ना.
अ.
मम्मी सोबत कॉल झाले असतील म्हणलं?
नाही म आम्ही घरात असून पण आमचा एकमेकींना कॉल लागे ना.
लागे ना झालाय.
नाही.
तस कसं?
काय माहिती? घरात आता एवढ्या जवळ आहे तरी पण लागेना.
म त्याला हे कराच की रिफ्रेश वगैर काय तर असं बघ.
सगळं करून बघितलय. चार पाच वेळा ट्राय करून बघितलं होत.
हा हा. मला काय वाटलं की, आता आता आपण समजा आता सपोज जर माझ्या घरात अनेक फोन आहे. मी त्याच्यात अ ऍप डाऊनलोड केला. आणि लगेच असं लागत नसेल. म्हणून मी आता काय केले. माझ्या नंदूबाई इथ राहतात ना साईडलाच. मग त्यांच्यात आता ऍप डाऊनलोड केलंय मी. मग परत त्याच्यामध्ये की नाही थोड्या वेळा करून बघणार मी. कॉल लागतोय काय? कारण की सडनली काय झालं? माझे अनेक फ्रेंडे सेजारलाच राहते. मग त्यांच्यात मी घेत ला ऑप. आणि त्यांना मी कॉल केला नंतर. थोड्या वेळानी लगेच. ते कॉलच कनेक्ट होत त्यांना तो कसं मला ग्रीन मध्ये तुमचा कॉल आला ना. नंबर दाख वतय नाव दाखवतय. तसं त्यांचं आलंच नाही माझं गेलंच नाही त्यांना कॉल आणि ते पण काउंट झालंय त्यामध्ये.
म्हणजे टाइम तर दाखवतय कि नाही.
कॉल नाही नाही कॉल म मी तुम्ही तर मला कॉल केलाय. तरी पण तो कॉल माझा काउंट झाला त्यामुळे आणि जरा मुड ऑफ झाला. कॉलच आजच केलाय.
हा हा, नाही ऍपच पण प्रॉब्लेम आहे ते अपडेट टाकलेत की, तसं होते.
पण आता अपडेट केले की नाही परत अपडेट आले ना.
होय अपडेट ते सारखं टाकत असतात. ते नाही ते ऑप्शन बघायचं. च नाही ते ऑप्शन सारखं याच लागले आता. आणि खाली ते रेड्री म्हणून पण ऑप्शन आहे त्याला क्लिक पण होत नाही.
हो नाही होत. तर माझा हा पाचवा क पाचवा कॉल आहे. दिवसातन रिफ्रेश केले की मला नेक्स्ट्रा टास्क येणार आता परत. म्हणजे टेन कॉल कंप्लीट होतात.
हम, माझे काल सात झालते. आणि आता हा कितवा माहिती काय.
म्हणजे काल त पाचमधले तीन राहिले असतील ना.
हो हा, कालचे तीन कंप्लीट झाले हा चौथा कॉल आहे आता.
म्हणजे तुम्हाला रिफ्रेश होऊन पाच चालेत परत नवीन कॉल.
होय,
हा हा,
तुम्हाला ते पाच मधला पहिला कॉल केलता मी.
अच्छा अच्छा, तर माझे होणार पाचवंदा म्हणजे आता मी रिफ्रेश केलं ना तर मला ते पाच पुढचे पाच येणार.
हम्, टोटल तीस कॉल आहेत.
हम,
कधी बोलायचं एवढं.
बघा की, आणि एकेकांचे ना तीस तीस ते तीस झाल्यात कनेक्टेड कॉल.
म्हणजे त्यांनी बरोबर डॉट दहा ला क डी ''--'' कनेक्ट केले असतील ना आपल्या ते पुढं सेकंड जात आहे ना.
मग आपण पण पण मला नाझीया काय बोलली माहिते काय दहाला म्हणजे दहाला कट. करू नका कारण की ते काउंट होत नाही दहा बारा मिनिटच बोला असं बोलली ती मला. खर की तिचा तो टास्क झालाय ना हा मोस्टली.
म्हणजे.
म्हणजे बारा मिनिटं तर बोला दहा ला म्हणजे लगेच कट करू नका असं बोलते ती.
मग दहाच्या पुढं जातयच की, अकरा बारा मिनिटं होतयच.
हा अकरा बारा मिनट झालं तर चांगलंच आहे म्हणली नाही कसं होत एक एकदा काउंट होत. नाही म्हटली ती बल हम्म, तुला विचारून घेतलेलं मी सगळं. आता अर्चना ताईंना पण म्हणलं काय काय नाही समजत ते विचारलं मी म्हणल एका व्यक्तीला आपण कॉल. करू शकत कण त्यां हो म्हंटलं पाच वेळा तुम्ही करू शकताय.
हा.
जरा अस कॉन्फिडन्स आला आणि कॉल ला सुरुवात झाली.
हम
तसं तीस जणांना कुठून शोधायचं.
होय.
हम्म.
मीच सांगितलेलं त्यांना एका व्यक्तीला करू शकते पाच कॉल म्हणून.
हा तेच ना म्हणजे कसं असतय तुम्ही त्यांना बोलले तो तुम्ही त्यांना म तुमच्याकडनं आम्हाला म्हणजे काहीतरी समजलं नवीन हा हे असं आहे ज्या आम्हाला जे माहिती आहे ते तुम्हाला पण भेटणार किंवा हा यांनाही माहिती आहे आपला काहीतरी फायदा होतोय
होय.
हम हम. मग पुढे एमसीए ला घेतलंय काय ॲडमिशन?
नाही अजून कॅप्राॅन ते चालू व्हायचे फॉर्म तेण अजून हे करायचं नाझिया पण करणारच असेल ना एम सी ए?
होय ती बोलत होती करणार आहे मग ते कॉलेजचं चाललंय तिचं कुठे करायचं. कोल्हापूर एक आहे म्हटले ऑप्शन इचलकरंजीला तर नाहीये ना एमसीए.
डिकेतिला आहे की.
हा डीकेटीला एक आहे बोलली हा डीकेटी मध्ये आहे पण तिचं काहीतरी असणार की फीजचा वगैरे विषय असणार हम् इतकं माहित नाही हो मला म्हणजे ती माझी नंदुबाई तिथं आहे त्यांच्या दीराची मुलगी आहे नाझिया मग ते चे नंदुबाईचे मिस्टर परवा एक्सपायर झालते मग त्यांचे दिवस होते तिथं आलेली ती त्यावेेळीलाच बोलली मला की असं असं हे आहे म्हणून
म्हणजे पर्संटाईल वर कॉलेज कुठल्या भेटलं असं असतं ना
हा ते बोलत होती की पर्सेंटेज वर कोणतं कॉलेज भेटलं काय भेटलं सांग
इथं बघूया आमच्या पण कोणतं कॉलेज भेटतय. तेच चालू आहे सगळ्यांचं.
बी. ए. ला मी त्याच कॉलेजला होते एसी कॉलेजलाच.
होय.
हम् ते झालंय माझं बी ए. मी बीएला होते माझी एक फ्रेंड होती प्रियांका पाटील म्हणून प्रियांका निकम हम्म ती बी. सी. ए ला होती मग त्याच्यामुळ कसं सोबत जायचं ना आम्ही कॉलेजला मग त्यांचे त्यामुळे त्यांचे शिक्षक वगैरे सगळे मला ओळखायचे आमचे शिक्षक तिला ओळखायचे दिस चेतन पाटील वगैरे ओळखतात मला
ह ह चेतन पाटील सर तेव्हा पण होते हा स्वामी सर तेव्हा प्रिन्सिपल होते.
टॉमी सर जगात मॅडम होत्या तेव्हा.
आता या यचोडी इकडं डीकेटीला यचोडी एमसी ए डिपार्टमेंटच्या जगात मॅडमच आहेत.
हो बोलली की मला ते बोलणं चाललेलं ते बोलण्यावरच सगळं सगळं निघत गेलं होत मग ती हा म्हणजे इथं आमच्या शेजारी पण एक आहे मुलगी साळुंखे म्हणून. मग ती पण या ग्रुपमध्ये आहे आहे की, मग तिच्यावरून बोलणं बोलणं चाललेलं. मग त्याच्यावर ना समजलं की हा असं हे आहे ॲप, मग ती म्हटली की चेतन सरांनीच सांगितलेत म्हटली हे,
आणि तेच ॲडमिन आहेत ग्रुपचे म्हणून सांगत होती.
चेतन सरांनीच सांगलेलं, म्हणजे हे कॉलेज मध्ये आलेलीत त्या मॅडम, आणि सरा सरांनी ऍड करून ते सगळं करायला लावलं
हम्म हम्म बर आहे ना तेवढंच, स्टुडंट ना काय ना कायतरी तेवढंच आपलं स्वतःच काहीतरी काय आपण करू शकतोय आपल्या पैशातून, असं आहे ना,
होय, तेवढं फोनच रिचार्ज बाहेर पडतय.
हा फोनचा रिचार्ज तर बाहेर पडतोय आपला, फोनचा काहीतरी फायदा तर होतोय आपल्याला
हा जे युज करतय त्याचं
हं युज करतोय फोनचा काहीतरी, नाहीतर आपण काय करतोय, आपलाच रिचार्ज घालतोय, आपलंच सगळं वेस्ट करून आणि सगळं बॉडीचा पण सगळं वेस्ट करून घेतोय. त्यापेक्षा कसं आहे, हे काम चांगलं आहे आपलं, फायदा करा तुम्ही
नॉलेज पण भेटतय बाहेरचं, आणि आसपास परिसरात काय चाललय, आपण काय विचार करतोय, हे पण सगळं फरक पडतय, आणि हे काम केल्यानं तर आपल्या विचारांमध्ये पण फरक पडतोय
होय आपल्या थोडा थोडं काहीतरी डिफरन्स पडतय, चेंजस येतात लाईफमध्ये
हा
आता आमच्या शाळेतला आहे ना ग्रुप आहे, मुलगी माझी मॉडर्नला आहे ना, त्यांना पण मी सांगितलंय, मग त्यांना काही समजेना झालय ते मग उद्या स्कूलला गेलं की मग त्यांना मी म्हटलं, मी आल आले की नाही, तुम्हाला ते प्रोफाइल अपडेट करुन देते म्हणलं, मग तुम्ही आणि त्याच्या - पण पुढे हायत ओ बरेच जण
हा हा
अ त्यांच्या म्हणा बहिणी वगैरे असत्यात, कोण आत्ते बहिणी मामी बहिणी, मग त्या त्यांच्याशी बोलून वगैरे मग पुढचे टास्क
हम्म
म्हणजे कुणाला कोणाला तरी फायदा होतोयच ना
होय
प्रत्येकाकडे सगळं असतंय, पण अपेक्षा असतेच, असंय
ते तर हायच,
हा ते म्हणायचं मला संपत नाही किती पण येऊ दे, आपल्याला आणि हवं असतं.
होय तेवढंच घरात बसून, असा न तसा टाइमपास करत बसण्यापेक्षा बोलून
आता आपण रील्स तेच ना रीलस आपण स्क्रोल करत बसतोय आपल्याला काय त्याचा फायदा होतोय, नाहीच ना, म हे आपल्याला बरं आहे, की आपण रीलस न करता अ आपण कोणाशी कम्युनिकेशन केलं, तुमच्या पण दोन गोष्टी मला समजतात, काहीतरी फायद्याच्या असतात. माझे तुम्हाला समजतात, बाकीच्या आणि आहेत, त्याच्यामध्ये सगळं होत जातय हे
नवीन शब्द तन असं ऐकायला भेटतय काय तर नवीन नवीन ऐकायला भेटतय
नवीन नवीन आयकायला भेटतय दहा झाले की साडे दहा
अकरा होऊ दे थांबा तुम्ही पण आता सांगितलंय मला ते दहा व्हायचं नाही म्हणून
काय बोलला
तुम्ही बोलला ना आता कि दहा ला बरोबर कट करू नका म्हणून
नाही हो ते बोललेली मला की म्हणजे त्यादिवशी मला टास्क असाईन झाला ना, मी विचारलं नाझियाला फोन करून
हो
म्हणलं माझं असं झालंय ग मला तर त्या म्हणली असं होत नाही मोस्टली बघा म्हणली आणि जादा कमीत कमी दहा मिनिटं दहा मिनिटंच बोलू नका त्याच्या वरती पण बोला म्हणजे तुमचं कसं अं त्याच्या सबमिट होतंय आणि काउंटिंग होतंय त्याच्यामध्ये
हम्म हम्म म्हणजे तिचेे सगळं चेक झाले का टास्क? हॅलो